हा झालं जेवण? हा हा होय दिदी दिदीच्या फोनवरून आला का आवाज चांगला.
हा आला.
हा
सरांज पण आला फोन आवाज चांगला पण ते वरती गेले वाटते नंतर? नेटवर्कचा इश्यू होता त्यांचा काही.
हा नेटवर्कचा आणि त्यांचं फोर जी कार्ड आहे.
हा माझं पण फोर जी आहे.
पुरजी आहे का कुठलं आहे कुठल्या कंपनीचं कारड आहे?
जियो च आहे.
जिओ हा हा मग त्यांचं पण जिओच आहे. हा पण आवाज मग त्यांना काहीतरी हे असणार.
नेटवर्कचा इश्यू असत त्यांच्या घरात आड नेटवर्कचा इश्यू असतो कधी कधी. हा
हा त्यांना पण चालू करून दिलं.
हा
तेरा म्हट करा.
बघे उद्या येणारच मणते ते इकड जर ते अले तर मग मी त्यांच्याबरोबरच येईन.
हा चालते की या मग बरोबर झालं मग दोघं पण येणार आहेत?
हा ते
हां
हिंगवल्या जीवारी ना तिककडे जाण
हा मग ते तिकडच आहेत का कोल्हापूरात आहेत का?
ह त सळी इकडे जा आहेत.
म्हणजे पूर्ण तिथं फॅमिली तिकडच आहे काय बरोबर हा. हा हा हा त्यामुळे येतील बरोबर.
हा आमच्या फिक्स नाहीये जरी नाही आले तरी मग मी दुपारी येईन.
हा
मग आपण एक चार पाच वाजता त्यांना भेटून वगैरे येऊ तुमचा आवडल्यानंतर.
हो चालते की मी तसं त्याला सांगून ठेवन मग तिला काय सांग तो म्हटला मला कधी पण फोन करा. याय, फक्त एक दहा -पंधरा मिनिट अगोदर करा. म्हणजे, कुठं रानात वगैरे गेला असेल ना. तर येतो म्हणला लगेच. हा मग त्या. म्हणजे, कसं आता. चार- पाचच्या दरम्यान आपण गेलो. की, आपल्याला तिथे एक्झॅक्ट बघता येईल.
हो.
किंवा सकाळचे जरी, दहा. समजा, मी नाही गेलो.
हा.
इकडं. पण तुम्ही, सर दुपार नंतर येणार आहे ना?
होय, दुपार नंतर येणारंय. कारण इथ स इथ औषध वगैरे.
बरोबर, बरोबर. हा चालतय या की या मग. हा या मग चार- पाचच्या दरम्यान, जाऊन येऊ मग.
हा. आहे सकाळ- संध्याकाळी गर्दी असते मी बघितलय तिथं. फक्त आतमध्ये काय आहे? आणि काय- काय करायला लागणार. ते जरा बघा आता.
हा. बरोबर. तिथे कसं, आता सुरुवातीला जरा ह, मार्केट जा होईपर्यंत महिनाभर, जास्तीत- जास्त एकच महिना. हा. चांगलं होईल ते.
होय. आणि हळूहळू, मुलं कशी वाढवायची? वगैरे.
हो. ते होऊ शकतय. होऊ शकतय.
त्यांच्या क त्यान, मुलांच्या बरोबर कसं असते, फ्रेंडली वा वर ठेवलं, तर व्यवस्थित हे करू शकते. आपलं वारणीत होतं. ते वारणा का कॉलेजय ना?
हा.
तिथं अ गणेश म्हणून होत, तीन वर्ष आम्ही सांबा म्हणजे होतो आ तू त्यांच्याकडं.
हां.
तर, आमच्या म्हणजे मुलां आम्ही सगळी मुलंच होतो ना, तिथं. आमच्या गावातले. तर ते आम्ही मुलं आहेत म्हणून तिथं मुलं यायची. पन्नास मुलं होती. आणि ट्रॅक्टरचे ड्रायव्हर वगैरे हा. हो ते समोरच कारखानाय. ट्रॅक्टर ड्रायव्हर वगैरे पण आम्हीच लावलेली असे.
हा.
तर, तो बिझनेस सोडून आम्ही, नाश्त्याचा आणि अ हेजा बिझनेस होय. चांगल व्हायचं.
हा. ते पण बरोबरय. कारण, तिथं हे होतात ना. मुलं अ चांगले व्यवस्थ स्थित सोय म्हणलं की, येतात मुल म. हा.
आणि बोलणं वगैरे. अ हे होत
होय. हा मग त्यांच्याशी बोलणं वगैरे चांगलं असलं कनाय मग ते घरच्या सारखं वाटलं की येतात तिथं. कारण कसे बाहेरून आलेले असतात आणि ईथं जर व्यवस्थित त्यांना, सर्व्हिस नाही दिली तर मग ते, लगेच चेंज करतात.
चेंज करतात. महिनाभर दुसर. आता ठरवलं ते आता डबा चेंज करायचा. पुढच्या म्हणजे डबा चेंज.
हा. हो आता मी सावंतवाडीला होतो ना, तर तिथं कसं व्हायचं आम्हाला. जेवण, आपल्या पद्धतीचं जेवणच मिळायचं नाही.
हा. नाही आपल्या पद्धतीचं मिळतच नाही तिकडे.
नाही अजिबात. आणि सगळीकडे खोबरं वापरायचे ते.
हा.
पूर्ण जेवणात. सारखं म्हणजे, प्रत्येक ह्याच्यात खोबरं. म पाणी. म भाजी तिकडची कशी, आपल्यासारखी फ्रेश भाजी नाही.
नाही नाही
मग आम्ही काय करणार एक गडिंग्लस गडिंग्लस वाले कोणत होते फॅमिली मग ते जेवण करायचे पण तिकड दिलं म्हणजे असं ह जनजणी ते देणार डोळ्यातून पाणीला असं झणझणीत असायचं
हा हा हा
मग आणि एक एकसारखं कायम एकसारखंच मग ते नको वाटायचं परत ति आणि पण काय व्हायचं त्यांचं वैशिष्ट्य आपल्या इकडचे जेवढे लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले किंवा घाटावरची सगळी तिथं जेवायला बऱ्यापैकी यायची आपण मग परत तिथनं परत सुरू झालं ते भालीकर मेस त्यांचे चांगले होते पण ते प्रोफेशनल आहेतग त्यांचं कसं अ मंथली घेत नाही ते
अच्छा
मग त्यांच्याड हा हा ताटावर जेवण मग प्रत्येक जरी समजा भाजी लागली तर भाजीला दहा रुपये चपाती लागली तर त्यावेळी काय तर दहा रुपयाेला काय तर च
चपाती म्हणणार म्हणजे पाहिजे ते वेळेला विकत घ्यानी जाव
हा तस मग ते जेवण आम्ही हे करणार
हा अ
हा आणि नंतर
ह पाऊसायला लागले काय हा काढायचं पाणी मग परत तिथनं त्यांच्याड जायचं पण ते एकदम चांगलंचव एकदम मजा येतेतो चांगलं जेवण हण लिमिटेड ह लिमिटेड ह
सेवंत हटलला आम्ही एक हॉटे बघय गेलो होतो
हा जेवती
लोकमंगल बँक आहे तिथं
आहे आहे की हा हा बरोबर बरोबर
त्यात बँकेला लागूनच त्यांचंच
हा हा
मग ते रीण द्यायचं होतं त्या वेळेला कोरोना झाला होता आणि त्याच वेळेला द्यायचं होत
हा
तर तिथं ज्यांना आम्हाला दाखवायलं होतं तो बदल होता कि ते शिक्षक आहे तिथं
हा
ल्या चंदगडके
हा
ते बोलत होते मीित तर तुम्ही वेहेज करा वेज ला खूप मागणी आहेथं
हो भरपूर भरपूर
आणि ह पण ते रेंटमध्येध्ये जर असं मागं पड झालं पण सगळी सिस्टम होती तिथे टेबल चेअर वगैरे सगळं सगळं होतं ते अ बे बेळगावचा कुदरी मालक आहे होता म्हणजे ती जो अध्यक्ष आहे ना बँकेचा तोच त्याचाच होत हो हा त्याेंड मध्ये जरा मागे पुढे झालं.
हा तिथंच नाक बरोबर तळवर आम्ही नाश््याला जायचो. तिथं नगरपालिका आहे नगरपालिकेच्या आधकड. स्टेट बँक आहे मग स्टेट बँकेच्या फ्रंटला म्हणजे बरोबर शाळेच्या समोर
अच्छा.
तिथे एक नाश्ता सेंटर होतं. म सग आ तिथं नाश्त्याला जायचो त्यांचं कसं असायचं सकाळी रेग्युलर नाश्ता नंतर संध्याकाळी पावभाजी पाणी पुरी समोसे असला नाश्ता.
अच्छा.
इतकी गर्दी असायची माहिती आहे का?
मी बघितलेला आपण इकड व ती त्या भालेकरांची हथनं वरती तळ्यापाशी गेलो तर राईट मारायचा.
हा.
राईट मारलं की सरळ आपण पुढे जाऊ तिथं कार्यक्रम व्हायचे कॉलेजचे त्या चौकात
हा.
त्या चौकाच्या इथच ते हे होतं बाई तिचं लॉजिक पण आहेत आणि ती बँक पण होती.
बरोबर बरोबर हा आहे की ते मग तिथनं परत आम्ही काय करायचो असं त्या मेस बदलून ना. मग चायनीज खायचं कधी ते मॅगो होत त्यांच्याकडे जेवायला जायचं कधी तर त्या भालेकरकडे जायचं आणि तिथं खाली. कोपऱ्यात ना एख पण आता नाव आठवत नाही मला पण नाही अस. नाश्ता सेंटर होत काय म्हणजे ते टॉप त्यावेळी ते एकदम प्रोफेशनल एकदम देख न असं चांगलं. चांगलं केलेलं त्यांच्या पुऱ्या एवढ्या जबरदस्त असायच्या एकदम छान. मग मी काय करायचं मग मला तिकडचं एक दिवस सहज म्हटलं. चला चेंज करूच्यापेक्षा नाही पुऱ्या मग मी परत मोठ्या पुऱ्या असायच्या. मग मी काय करायचं जाताना ना डबा म्हणून मी ते पुरी भाजी घेऊन जाईच. आणि नंतर एक दिवस असं गोव्याला पण तुम्ही नव्हता का आमच्यावर गोव्याला आलेला.
होतो की
हा मग ते आपण भालेकर मध्ये पुरी भाजी खाल्ली बघा पुरी हा नंतर ना. करताना भालेकर नव्हे साधले साधलेत. कसलीच जबरदस्त तस जर दिलं ना तिथं तर ती येणार भरपूर लोक. काण कस असते शोधत येतात. ते एकदा तिथं चांगलंय म्हटलं ना की लोक हा. आणि कसं अ खाण्यापिण्याशी तडजोड करत नाहीत
हा.
त्याच्यामुळ आणि कसं हेल्दी राहायसाठी तर खात्यात.
खातंय मंग
हा म्हणजे नाव व्हायला महिना जाईल. पण हा. आणि आम्ही त्यावेळी एक राम पाटील म्हणून मुलगा होता. कोल्हापूरचा त्यानं गाळे घेतलेली दोन त्याच्या त्याच्या कामासाठी मग त्याला आम्ही सांगितलं मेस काढ हित मेस चालेल. त्यानं तसं केलं मेस काढली आचारी एक आणला भावाला बोलवलं. मेस आणि सगळी याय लागली त्याच्याकंड आणि नाव पण दिलंत काय तर कोल्हा पुरेपूर कोल्हापूर असं कायतर समथिंग नाव दिल तर त्यांना लोक याय लागली आचारी पण पण तो काय करायचा आचारीना एक दोन तीन महिन्यातच निघला. निघला म्हणजे तू गेला तो आलाच नाही मग परत हा त्याच्याकड जायचा. त्याला बोलवून आणायचं असं सुरू झालं मग तू काय म्हणायचं एवढं नाव झाले. परत हे होणार ना हा हा नाव परत येत नाहीत कोण मग ते थोडं थोडं स्वतः नाष्टा कराय लागेल. पण त्यांना ते जेवण जमायचं नाही. परत तो दमवाय लागला आचारी
हो दम होतच त्यासं
हा आचारी दमावय लागल्यावर म्हणलं आरे एवढं सेटअप
म्हणून स्वतःच पाहिजे स्वतः असेल ना तर काय प्रॉब्लेम नसतोय.
आणि तो म्हटला तसंच झालं त्याच मग त्यानं भावाला वगैरे करून पण ते तेवढं होईना. मग शेवटी त्यान बंद केलं ते पण जबरदस्त अ सगळी लोकं सगळी त्याच्या मागे लागली चालू कर म्हणे एकसारखा आपल्याला सगळ्यांना चांगलं जेवण मिळेल आणि सगळी अऍडवान्स पैसे द्यायचे त्याला पण तो हा नाही अ. तो आचार्य थांबला नाही म्हणून
हा.
ते हे करतात म्हणजे टिकला ना माणूस एकदम कारण पर्यटन स्थळ आहे ते
पण कोकणात टीकतं नाही माव मग
काय होते ते हवामान मानवत नाही आणि कसं आहे हवामान मानवायला. अ एन्जॉय करायचं म्हटलं तर ते चालतं.
होय.
हो फक्त तर थोडे दिवस एक सहा महिने रुळला ना तुम्ही मग काय वाटत नाही.
काय वाट.
हा मग तसं आणि पर्यटन स्थळ आहेत ना रात्री अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही चालू ठेवलं तरी चालणार.
चालते चालते कोकनात चालते एक सीझन जरी मारला ना तरी बर.
हो आता तस इकडं आहे ब आता इथ कॉलेज जवळ ना.
हा.
हळूहळू भरत जाते बघा ते लाईट चालू होणार आहेत आता हा लाईट रोडच्या लाईट चालू करणार आहेत.
हा हा.
त्या सुरू झाल्या की मग रात्रीच पण काय प्रॉब्लेम नाही आणि बरोबर समोरच पेट्रोल पंप आहे. हा ते पण आणि कसा मित्र जाऊ जवळचा तो
हा बर ते पेट्रोल देण्या चा ब असते.
हा डे नईट असे.
त्या नाईट ला चहा पण देऊ शकतो एकदा
हा हा ते काय तर करता येईल तस. मग उद्या काय करा मला सकाळी फोन करा म्हणजे मी त्याला अगोदर सांून ठेवतो.
हो हो. नाही येणारच आहे मी मी हीतन बाहेर पडतो त्या वेळेला कॉल करतो.
ओके ओके चालेल मी त्याला कल्पना देऊन ठेवतो सकाळी
ठीक आहे.
चाल चाल चालते ठेक आहे म हा ओके गुड नाईट.
हॅलो.
हॅलो, चालत ठीक आहे मग? गुड नाईट हा हा ओके गुड नाईट.